हा, बोल. हॅलो.
हॅलो, आवाज येतोय काय?
हा येतोय. माझं तुला, माझा येतोय काय?
हो येतोय, माझा येतोय आवाज?
येतोय येतोय, हां.
काय करताय? जेवला काय?
जेवले.
आणि काय?
बसले आता, जेऊन बसले जरा टाइमपास कायतरी. म, हा हा. मोबाईल बघत होते.
काय बघत होता मोबाईल मध्ये? हो काय? मोबाईल मध्ये काय बघ
आता वट पौर्णिमा आली ना मग वट पौर्णिमेची सगळं माहिती बघते, काय करावे काय कर करू नये.
ते सगळं बघत होत
हो काय? काय काय करायचं असतं वट पौर्णिमेला?
वट पौर्णिमेला ओटी भ वडाच झाड जायचे ओटी घेऊन जायचंय हो पाच लाडीना पा भरायचे ओटी पाचण्याचे. सगळं साहित्य, ओटीच साहित्य सगळं घेऊन जायचं. वाड्याला सात फेऱ्या घालायच्या. जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून पूजा करायची. हो, अजून काय.
पण काय जन्मोजन्मी हाच नव्हरा का दुसरा नको काय?
दुसरा नको.
जन्मोजन्मी हाच, का?
आता हा समजून घेतलेला असत ना नवऱ्या हा सगळे माहिती असते.
हा.
दुसऱ्या परत बघायच की गरज नाही लागत. हा म्हणून म्हणून.
पण मग, पण मग आपण, आपण विचार करतो की जन्मोजन्मी हाच नवरा भेटावा म्हणून आपण देवा पशी प्रार्थना करतो, म्हणजे नवऱ्यासाठी आपण उपवास करतो पण मग नवऱ्याला असं कधी वाटत नाही का की आपली बायको आपल्यासाठी जन्मोजन्मी हाच नवरा भेटावा म्हणून प्रार्थना करते पण मग आपण त्याच्यासा म्हणजे नवऱ्यासाठी करतो पण नवऱ्याला पण आपला अधिकार आहे न विचारयच की तुम्हाला पण जन्मोजन्मी सात जन्मी मीच हवी आहे का? म्हणून.
काय म विचारायला पाहिजे, कोणीतरी तस विचार विचारायला पाहिजे, कोण अजून विचारलेलं नाही दिसत. मग त्यामुळ कोण काय पुड काय काय बरोबराय बरोबराय अगदी परफेक्टाय हा विचारायला पाइजे. हा नाई सर्व स्त्रियांनी विचारायला पाईजे प्रत्येकानी आपापल्या हेना विचारुन.
आपण प्रार्थना करतो देवापशी किंवा आपण एवड उपवास करतो. सजतो नटतो वा. डाला जातो सात फेरे मारतो की. जन्मोजन्मी मला हाच न्हवरा भेटाव पण मंग आपण म्हणजे नवरे लोकांना पण विचरायला पाहिजे की तुमाला जन्मोजन्मी मीच.
ना हवी का विचारायला पाईजे हो- ते पण विचारायला पाईजे नाई नाई विचारा आता प्रत्य प्रत्येकाने विचारलं पाईजे तसं तर त्याशिवाय कळणार नइ. होय. कुटली साडी नेसु मी विचारायला पाईजे हा नवऱ्याला म विचारून घ्यायचं मायासाठी काय करताय तुमी मणायच काय उपवास
हा ना तर तुमाला पण हवीय काय मी सात ज जन्म तुमच्या मनात पण आहे काय जन्मोजन्मी टिच नाय तर मग आम्मी पण एवड करणार म ते सगळं व्यर
व्यार्थच सगळं हो ना नाई नइ खरंच विचारायला पाइजे बर बरोबराय पॉइंटाय बोलण्यात
हो ना म अजून काय काय तुमी मंग कसली साडी घेतलीए वटपौर्णिमेला
वटवरला छानशी साडी घेतलीए मोरपंकी
हम्
अम हा
अजून आता उद्या साजायचंए अजून सगळं काय मेंदी बेंदी सगळं काढायचंए
ह अ बाकीची तयारी करायचिय आणायचय सगळं साहित्य तेच काय काय लागत
वट पौर्णिमेला अ वट पौर्णिमेला नैवे द्य काय करायचा असतो
नैवेद्य आपलं वरण भात आपण पुरणपोळी केली तरी चालत पौर्णिमेला
ह
पोळी केल तर उत्तम गोड काही नैवेद्य दाकव ल नाय तर काइतरी गोड करायचं श्रीकड पुरी बासुंदीअसं काइतरी तसं पण चालतं तसं काय नइ पौरणिमाए ना
हा हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो
हा आवाज येतोय का तुमचा आवाज येत नाइये मला आत्ता आला
आवाज येत नव्हता म्हणून इकड आले खिडकत आत्ता
हो काय तुम्हाला नेटवर्क इश्यू आहेत
हा नेट तर इकडे इशू आहे प्रॉब्लेम आहे इकडे ज पावसाचा पण थोडं येत जात काय चालू आहे त्याच्यामुळे सगळं कधी येते कधी जात ते त्यांच काय म्हणताय काय चाललंय
काय नाही निवाण जेवण वगैरे झालं बसले म्हणलं फोन करावा
हो का काय काय तयारी झाली
आमची झाली सगळी तयारी साडी वटपौर्णिमेची ती ना साडी वगैरे झाल ब्लाऊज वगैरे झालं छान साडी घेतली
काय काय ठरत त्या दिवशी काय काय करायचा ठराला
तर मला माहत ना माझी पहिलीच वट पौर्णिमा आहे
हा मग काही युट्यूब बघून काहीतरी माहिती असेल ना
हा बघायच आता उद्या अजून एक दिवस ये उद्याच बघायचं पहिल्यांदा एवढं समजत नाही हॅलो हॅलो हॅलो हॅलो
तुमच येत नाहीये
हा मला आता आला आवाज तुमचा
ह काय येत नाही मध्ये
हो हो ना आला मला आत्ता आवाज तुम्हाला नेटवर्क मला पण नेटवर्क इश्यू आहे
खुश आहे ना
हा
विषयाचा प्रॉब्लेम आहे
हा पाऊस कधी पण येतोय कधी पण जातोय त्यांमुळ अ भेट
प्रॉब्लेम आहे हा त्याच्यामुळेच काय म्हणत बाकी
अ तुम्ही झोपता किती वाजता
मी अकराला झोपते
एवढ उशीिरा मी आता झोपणार हा सकाळी किती वाजता उटता तर
सकाळी उठते सहाला सहाला उठते ते कधी साडेसला तस कधी जागे हे कस हा नाही तर नेहमी खयला च सुटते सहा साड्याचं
मझ काय उठून पण काय करता
उठून थोडा वेळ पहिला चालून येते राउडहून मारून व्यायाम करते व्यायाम करते मग झाडलोट नंतर मग सगळं अ पूजा वगैरे सगळं तुम्ही किती वाजता उठता
मी सात वाजता उठते
लवकर उठते
ब
ह
काय करता मग उठल त ह ह
उठून पहिला व्यायाम करते
नक्की करता काय
हह
आह हसणार काय आता हे ते सहज विचारलं ना
हो करते ना नक्की करते व्यायाम मी फेस योगा करते
हो काय अजून कुठल्या योगा करतो
फेस योगा करते व्यायाम करते मावरायचं आंघोळ करायची कप कपडे धुवायचे पूजा करायची
ह चांगलं
नाश्ता वगैरे करायचा मग
तब्येत अस एकदम सुधरलं हे पााहजे काय करता वाचन काय करते वाचन काय करते तेेस
हा वाचन करते
आमम
काय आवाज येत नाही तुमचा ऐकायला वाचन नाही करत मी
हा मग काय करतेय
काय नाही
हो का म कुठला देवाण श्रद्धा आहे तुमची
स्वामींवरती
हम ह
तुमची
आमची पण स्वामीवरतीच तेे सर्व काही स्वामीच आहे
हो ना
हो काय म्हणतं बाकी कस चाललंय
प काय नाही तुमच्याशी बोलून छान वाटत
वाटलं का हा मला पण खूप छान वाट असंच बोलत राहाव वाटतं
हो ना चाल चाल करेन मी उद्या फोन परत चाल चाल बाय गुड नाईट हा